कशे? आहात.
म्हजेत तुम्ही कशा? आहात.
मी पण मजेत आहे आज आपण फिटनेस आणि निरोगी- जीवन या विषयावर चर्चा करूया कारण आचानक धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. कारण फिटनेस म्हणजे फक्त शरीरयष्टी चांगली असणे नाही तर शरीर आणि मन- दोन्ही निरोगी असणे होय.
हो फिटनेस आणि निरोगीच जीवन आहे ना जगण्यासाठी संतुलित आहार. म्हणजे नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप अत्यंत महत्वाचे आहे आणि उत्तम शारीरिक स् ची ह निरोगी अशाची गुरूकिली आहे.
हो ना निरोगी म्हणजे हा बोला.
यशस्वीणे जग यशस्वीपणे जगण्यासाठी न शारीरिक क्षमता मानसिक शांतता. आणि सकस आहाराच्या योग्य मेळ घालणे गरजेचं आहे.
बरोबर कारण निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक म्हणजे आवश्यक आहे. कारण चालणे, धावणे योग्य योगाासने, सायकल चालवणे, किंवा घरच्या घरी साधे व्यायाम करणे. म्हणजे यामुळे शरीर आपले सक्रिय पण राहते कारण व्यायामासोबत संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे. महवाचे आहे कारण आपल्या आहारामध्ये फळे भाज्या डाळी. कडधान्ने आणि इतर पौष्टिक पदार्थाचा जर समावेश असला ना तर आपण. म्हणजे आपलं फिटनेस आणि निरोगी जीवन ह म्हणजे चांगलं राहील.
पौष्टिक आहार म्हणजे न्यूट्रिशनल डाईट ज्याला म्हणतो ना आपण फक्त म्हणजे आहारात चपाती, भात, ज्वारी, बाजरीची भाकरी. डाळी, पालेभाज्या, आणि सलाडचा समावेश करा. म्हणजे चांगलं जेवणासोबत थोडंसं असं घ्या की मग आपलं जे जेवणाच जे बॅलन्स आहे ते मध्यम स्तरी राहील. आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. मोड आलेले कडधान्य. दूध, पनीर, अंडी, किंवा चिकन योग्य प्रमाणात खा.
हो ना आणि बरोबर कारण आपण त्यानंतर तसे पुरेसे पाणी पिणेही आणि नियमित झोप घेणे फार गरजेचे आहे. कारण शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे आपण दिवसभर उत्साही पण राहू शकतो. आता निरोगी जीवनासाठी ताण तणाव कमी करणे आणि मानसिक आरोग्याची काळजी- घेणे तीत अ महत्त्वाचे आहे कारण ध्यान, योग, आणि आपल्या आवडीच्या छंदासाठी वेळ देणे हे फायदेशीर म्हणजे फायदेशीर आहे ते पण निरोगी राहण्यासाठी.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी ना दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी म्हणजे दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं जेवढं पाणी पील ना तेवढं शरीर चांगलं आणि पदार्थ म्हणजेे आपण हो वझरे पदार्थ म्हणजे ना मैद्याचे पदार्थ म्हणजे बेकरी प्रॉडक्ट जंक फूड आणि साखरेच अति सेवन पूर्णपणे टाळायच आपलं डाईट पण बरोबर असताना आपलं शरीर ह तंदुरस्त असतं.
हो आणि धुम्रपान, तंबाखू, मद्यपान, आणि जंक फूड यासारख्या म्हणजे खरंच हानिकारक हानिकारक सवयीपासून आपण दूर राहणे. म्हणजे फार आवश्यक आहे. कारण फिटनेससाठी महागडी जिम- किंवा विशेष साधने असणे नेहमीच आवश्यक नसते. कारण नेहमीच चांगले आणि रोज- च्या जीवनात शारीरिक हालचाल वाढवणे यामुळेही चांगली सुरुवात करता येते कारण आपण थोडा वेळ व्यायामासाठी दिला ना. तर त्यांनी आहार, झोप, आणि मानसिक आरोग्य. कडे पण लक्ष दिले ना तर आपले जीवन अधिक आनंदी आणि निरोगी होऊ शकते.
तुला? नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल केलीच पाहिजे म्हणे, कार्डियाक म्हने हृदय फुफुसांच्या आरोग्यासाठी ना रोज तीन मिनटांना वेगात चालने म्हणजे ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतो ना आपण धावने किंवा सायकल चालवणे गरजेचं असतं म्हणे, त्या- त्या व्यायामाने आपलं श हृदय आणि फुफ्फुसे कंट्रोल मध्ये राहतात आणि स्ट्रेच ट्रेनिंग म्हणजे असत स्थायू आणि हाडे मजबुत करण्यासाठी ना आठवड्यातून दोन तीन वेळा हाय ना हलके वूजन - वजन उचलणे किंवा हाय ना पुशअप्स स्वॅग वर्क्स यासारखे व्यायाम करा आणि लवचि क्सिबिलिटीसाठी ना शरीराची हालचाल सुलभ राहण्यासाठी ना स्ट्रेचिंग व्यायाम करा म्हणे ते यासोबत आहे ना शरीरही तंदुरस्त राहिल आपलं.
बरोबर, कारण फिटनेस आणि निरोगी जीवन जगणे म्हणजे शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरस्त राहणे कारण यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि पुरेशी झोप ही तीन मुख्य ख आपल्याना अ महेज हे मुख्य आहे, कारण निरोगी आरोग्याची आपल्याला सविस्तर ही माहिती घेऊ म्हणजे घ्यावीच लागते, कारण आहार, आणि नियमित पने झोप घेणे हे तर खरंच खूप म आपल्या जीव निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे.
हो आणि प्राणायाम म्हणजे कपालभाती, अनुलोम विलोम आणि ब्राह्मरी प्राणायाममुळे ना फुफुसांची कार्यक्षमता पण वाढते, आणि मानसिक तणाव पण कमी होतो. आणि योगासन म्हणे ना सूर्य नमस्कार, गुनयगासन, आणि वज्रासन यासारख्या उत्तम आकार आणि ऊर्जा पण मिळते आणि मेडिटेशन केल्यामुळे ना मनशहातनं ठेवण्यासाठी ना, एकाग्रत वाढवण्यासाठी ना, रोज दहा मिनिटं ध्यान केलं ना आपण आपलं माइंड फ्रेश असतं, आणि कोणत्याही कामाला कोणतेही काम करण्यात आपल्याला अडचण येत नाही.
हां. आणि संतुलित आहार पण तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आपण बॅलन्सड डाईट मध्ये ना जर आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य आणि सुकामेवा, म्हणजे यासारखा समावेश कराला पाहिजे आणि पाणी आठ ते दहा ग्लास पाणी प्या, कारण म्हणजे आपलं शरीर खरंच हायड्रेट आहे ते, आणि जंक फूड, तेलकट, तूपकट, आणि जास्त साखरेचे पदार्थ पण पदार्थ पण टाळायला पाहिजे, आणि नियमितपणे व्यायाम तर ही रेग्युलर एक्सरसाइज आपण नियमितपणे केलीच पाहिजे, कारण मानवी आरोग्याच्या साठी आपले म्हणजे निरोगी राहण्यासाठी आपल्याना नियमित जीवन शैलीमुळे आजार दूर राहतात, आणि प्रतिकारशक्ती वाढते, कारण ताण तणाव पण कमी होतो, मूड म्हणजे सुधातो, स्मरणशक्ती वाढते, शरीरात दिवसभर उत्साह पण टिकून राहते, ते पण कशासाठी आपण मानवीचे आरोग्य फायदे घेतले ना तर.
हो पुरेशि विश्रांती, आणि झोपे ही खुप महत्वाची असते, म्हणजे झोपिचि वेळ नाही रा निरोगी शरीरासाठी ना दररोज रात्री सात ते आठ तासाची झोप शांत झोप घेणं अनिवार्य आहे. आणि नियम म्हणजे कसं आहे रात्री लवकर झोपणे, आणि सकाळी लवकर उठणे, आणि सर्व शरीराची घड्या म्हणजे बायोलॉजी क्लॉक असं म्हणतात ना आपण ते संतुलित राहते म्हणजे आता तुम्ही अकरा वाजता झोपला झोपताय आणि सकाळी सहा वाजता उठायचं, हे तुमच बॅलन्स म्हणजे जेवणा जे पचनक्रियेमध्ये पण पचनक्रियेमध्ये पण अडथळा बनू शकतो. ता आणि एसिडिटी सारख्या अशा आजारांना पण आपल्याला सामना करू करावा लागतो.
बरोबर निरोगी जेव म्हणजे जीवनशैलीसाठी ना नियमित व्यायाम खरंच आणि संतुलित आहार स्वच्छता हे खरंच हे योग्य व्यवस्थापन आणि चांगल्या सवयी आवश्यक आहेत. नियमीत शारीरिक हालचालीमुळे हृदयाचे आरोग्य खरच सुधारण्यास मदत हो ते शरीराचे वजन पण नियंत्रित राहते म्हणजे आपण दररोज ह आपलं टाइम टू टाइम रेग्युलर आपण व सर्व म्हणजे दररोज चालणे धावणे हे आपण कोणाला पय शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आणि स आपल्या श व्यायामामुळे स्नायू पण मजबूत होतात शरीराचे म्हणजे लौचिकता वाढते आणि सहनशक्ती सुधारते म्हणजे नियमित शारीरिक हालचालीमुळे जे खूप सारे आपल्यांना जे रोग रोगा रोग असतात ना त्याच्यामुळे आपण वाचतो. हं
हो मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ सकारात्मक दृष्टकोनाने हे पाहिलं ना आनंद राहण्यासाठी हे ना प्रयत्न करा कारण मानसिकता थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर जर डोक्याला जर ताण पडला तर आपल्या शरीरावर ही प्रण ए होईल परिणाम होईल आणि छंद जोपास म्हणजे कामाजे व्य व्यापचन वेळ काढून स्वतःच्या आवडीचे छंद म्हणजे वाचणे, संगीत, भान अम भागकाम झोपास असं असं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्यािच्याने आपलं मनही चांगलं असतं आणि कोणत्याही गोष्टला आपला छंद पु पूर्ण छंद पण पूर्ण करायच असतं.
हो निरोगी जीवन म्हणजे फक्त शरीर निरोगी असणे नाही पण मन आणि शांत आनंदी म्हणजे ऐ शांत आणि आनंदी असणे तितकेच महत्वाचे आहे कारण योग, ध्यान, प्राणायाम छंद आता मित्रांसोबत संवाद आणि सकारात्मक विचार म्हणजे यामुळे ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. कारण शारीरिक हालचालीच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात म्हणून आपण चांगल्या सवय लावल्या पाहिजे निरोगी राहण्यासाठी दररोज जीवनात काही चांगल्या सवय लावल्या ना तर आप पल्याना खरंच म्हणजे आपण तेवढे फिटनेस राहू शकतो आणि निरोगी राहू शक शाव पण निरोगी पण राहू शकतो.
आरोग्य आपण जर थोडक्यात बघितला ना आरोग्याचे पंचसूत्रे आणि सवय म्हणजे संतुलित ता म्हणजे मी सांगित ना आहारात ताज्या भाज्या फळे धान्य आणि प्रतिनिधित्व पदार्थाचा समावेश करा जंक फूड आणि तेलकट पदार्थ आणि नियमित व्यायाम मधी दररोज किमान तीस मिनटे चालणे, धावणे, योगासन किंवा हलके व्यायाम प्रकार करणे पुरेशी जोप म्हणजे शरीराला विश्रांती मिळण्यासाठी दररोज सात ते आठ तास गाड चोक घेणे आवश्यक आहे. आणि पाण्याची सिवा म्हणजे शरीरातील विषयिक घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिवं लागतं. आणि मानसिक तांतळा म्हणजे योग्य आणि द्य ध्यान धरण्याच्या मेडिटशन मदतीने ना मानसिकता आणि तनाव नियंत्रित ठेवा ठेवावे. कारण मानसिक तंज असल्यानं कोणतीही गोष्टीला आपण करळ सरळ सुरळीतपणे करता येत नाही.
बरोबर म्हणजे खरंच आपल्या जीवनामध्ये निरोगी आणि फिटनेस राहणे हे फार महत्त्वाचे आहे आता फिटनेस आपण फिस फिटनेस राहण्यासाठी फायदे पण तेक केज आहे शारीरिक ताकात आणि ऊर्जा वाढवण्यास मदत होते म्हणजे फिटनेस आणि निरोगी जीवन शैलीमुळे म्हणजे वजन नियंत्रणात आता ठेवण्यास मदत होते हृदय आणि फुफ्फाचे कार्य सुधारण्यास मदत होते झोपेची गुणवत्ता सुधारू शकते चिंता आणि ताण कमी होण्यास मदत होऊ शकते मंग आत्मविश्वास आणि सकारात्मक वाढू शक ते दैनदैनी कामे अधिक उत्साहाने करण्यास मदत होते. म्हणजे खूप खूप सारे फायदे आहेत फिटनेस आणि निरोगी राहण्यासाठी, पण आपल्यावर डिपेंड आहे की आपण निरोगी राहण्यास
किती टाइम द्यायचा आणि किती नाही?
हा, आणि छोट्या मुलांनाही लहानपणापासूनच, त्यांना शिकवायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी की निरोगी राहण्यासाठी काय करावं? आणि बाहेर सेवण, खूप म्हणजे काय बाहेरचा आपण जंगफुड वगैरे हे तर खाल्लच नाही पाहीजे, कारण याच्यासाठी आपलं जीवन खरंच धोक्यात आहे. आणि निरोगी शरीरात, खरंच निरोगी मन वसते.
हो आणि जास्त मै -मैदायाची मैदायाचेही पदार्थ खाल्ल्याने आपल्याला प्रॉब्लम होऊ शकतो, जास्त मैद्याच खाल्ल्याने, शरीरात - शरीरात अ जीवजंतू पण वाढू शकतात.
म्हणजे रोजच्या जीवनात छोट्या - छोट्या चांगल्या सवयी ना अंगीकाराने महत्त्वाचे आहे. कारण नियमित शारीरिक हालचाल, संतुलित आहार पुरेशी झोप आणि आनंदी मन, जर समतोल साधायला असेल ना, तर निरोगी आणि सक्रिय जीवन खरंच आपण जगू शकतो आणि काही ना काही तर आरोग्यासाठी उपयुक्त आहे
हो अशा खूप काही वस्तू ज्यांना ज्या -ज्यावर आपण लक्ष द्या लक लक्ष द्यायचं आणि ते आपल्या जीवनात, सगळं बरोबर करायचं.
हो, जीवनशैली म्हणजे आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. आणि आपण जर निरोगी राहिले ना तर आपलं शरीर खरंच स्वच्छ आणि निरोगी राहू शकतं, फिटनेस पण राहू शकतो आपण फक्त आपण लक्ष अ द्यायला पाहिजे, शरीर सुदृढ आणि आकर्षक ठेवणे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे, तुम्ही फिटनेस आणि निरोगी राहा, खूप छान चर्चा झाली, धन्यवाद.
धन्यवाद.